हॅलो हॅलो आवाज येतोय का येतोय का आवाज
हॅलो ह बोल ना
हा तर विषयाला सुरुवात करूया आपण आपलाचा विष आहे शेतकरी काय बोलते
हो चालेल मी पण तेच सांगत होते ऍक्च्युली काय झालं आपल्याकडे आता खूप पावसाळा सुरू आहे म्हणजे आता पावसाळा होता पण आता ऊनच पडला आहे पण कसं झालंय ना अ शेतकऱ्याचं कसं दैनंदन म्हणजे हाल होत आहेत असं मला वाटते तुला काय म्हणजे शेतकऱ्याबद्दल काय सांगता येईल का तुला म्हणजे काय तुमच्याकडची परिस्थिती आहे
नक्कीच नक्कीच शेतकऱ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर पहिलंच म्हणजे आपल्या महाराष्ट्र तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा बोलला जातो कारण की शेतकरी आहे तर आपल्याला दोन वेळेच अन्न टामावरती भेटतं वेळेवरती भेटतं आणि आपण ते घरात बसून खाऊ शकतो का आता शेतकरी तिकडे मेहनत करत असतो तर आता जसं ह्या मागच्या म्हणजे एक दहा वर्षामध्ये पावसाचं सगळं स्वरूप बदल आणि मागच्या दोन वर्षात तर अगदीच वेगळं झालं म्हणजे कधीही कुठल्याही महिन्यात पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होत आणि तुम्ही बोला मग अजून काय बोलता तुमचं कसं चाललंय म्हणजे काय
कस झाले तू म्हणतेस तर बरोबर आहे कारण शेतकरी आहे हे म्हणून आपलं जीवन चाललं आहे जर एका दिवशी शेतकऱ्यान ज कायमची जर विश्रांती घेतली तर आपलं सगळं जनजीवन विस्कळीत राहिलं असत आता कोरोनामध्ये बघितलं सगळे लोक असा होता की त्यांचा त्याच सगळं काम चालू होत आणि तो राबत होता म्हणून सगळी जनता जगली असं म्हणता येईल मला आणि असे सिच्युएशन परिस्थितीच होती त्यावेळेला सगळे लोक गावी येऊन शेती करायला लागले कारण त्यांना एकच उत्पन्नाचा सोर्स म्हणजे शेती अस वाटला म्हणूनच तर शेती टिकली आहे
हो नक्कीच अह मी सांगायचं म्हटलं तर जसं माझ्या गावाकडचा जो भाग आहे तो जास्त करून द्राक्षाची बागायतीचा भाग आहे तो म्हणजे अह सगळ्या लोकांच्या आणि आता हल्ली म्हणजे एक गेल्या चार पाच वर्षात लोक ते ड्रॅगन फ्रूट जे येतं जे बाहेर गावी मिळतं त्याची सुद्धा शेती कराय लागली त्यामुळे म्हणजे शेतकरी आता दिवसेंदिवस थोडासा आधुनिक पद्धतीचा वापर कराय लागलाय म्हणजे पहिलं जस शेतामध्ये नांगरणी पेरणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बैलां च्या द्वारेच केल्या जायच्या आणि त्याला वेळ पण लागायची आणि ते अशी बैल पण होती पहिली पण आ आता कसं झालंय की बैल ही एवढी मेहनती नाहीयेत तेवढी स्ट्रॉग कारण की सगळ्याच खाद्य पदार्थामध्ये भेसळायचे त्या बैलांचे असू दे नाही तर माणसांचे असू दे त्यामुळे आता शेतकरी जास्त करून ट्रॅक्टर वगैरे असल्या आधुनिक पद्धतीचा वा पर करून शेती करतो आणि त्याच्यामुळे नक्कीच त्याला जास्त फायदा होतो उत्पन्न चांगलं होतं आणि उत्तम दर्जाचा अह बोलतात ना माल त्याच्या शेतातून निघतो पण जर पाऊस वेळेवर नाही पडला तर ह्या सगळ्या गोष्टीच चक्र बदलतं आणि त्याला काहीच करता येत नाही
बरोबर. अह कसं असतना अह आता मी म्हणलो तुमच्या भागात द्राक्ष चालतात तशी आमच्या भागामध्ये अह जमीन चांगली आहे सुपीक आहे काळ्या माती तेच आहे त्यामुळे जास्त पाण्याच पण प्रमाण जास्त आहे असल्यामुळे इकडे अं ऊसाची शेती ही चांगली केली जाते कारण अं अ माझ्या आईच्या गावाला तर सगळीकडे ऊस असतो. आणि मला म्हणजे ज्या गावामध्ये दिलेय त्या गावामध्ये डोंगराळ शेती आहे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून, पण इकडे पावसाचं प्रमाण खूप जास्त पण आहे ह्या भागामध्ये, आणि मग त्याच्यावर तिथे शेती पिकते पण, पण आता मध्येच पावसाळा सुरु असताना, मध्येच उन्हाळा असा पडला आहे पंधरा दिवस झालं मग नुकसान होतं शेतीच कारण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे, खूप नुकसान होतं शेतकरी राजाचं, कारण अ, त्या पिकाला, भाताला म्हणजे पाणी भेटत नाही, त्यामुळे म भात खराब होतात, अ हम्म पिकले जात नाहीत व्यवस्थित आणि आमच्या गावाकडे ऊसाची शेती असल्यामुळे तिथं कसं, अं पाणी म्हणजे, पावसाळ्यामध्ये काय एवढा गरज नसते पाणी पाजायची पण उन्हाळ्यामध्ये अ कंटिन्युअस पाणी पाजावं लागतं, ऊसाच्या शेतीला त्यामुळे, खूप हाल पण होतात कारण म उन्हाळच्या दिवसामध्ये नदींना पाणी कॅनलचं पाणी कमी सोडलं जातं त्यामुळं पुरेपूर पाणी असं भेटत नाही शेतीला पण असं पण होत त्यामुळे इकडू इकडून पण एक नुकसानच आहे म्हणायचं आणि जास्त स्त ऊन वगैर पडलं तर सगळा ऊस वाळला जातो मग त्याचा काय उपयोग होत नाही, आणि ऊस पण बरोबर त्या वेळेवरच न्यायला लागतो तो म्हणजे जो सीझन असतो डिसेंबर जानेवारीमध्ये त्या वेळेलाच न्यायला लागतो, नाही तर मग खूप वेळ लेट झालं तर काय हो त त्याच रस पण जास्त भेटत नाही, आणि साकरीला पण प्रमाणाला, बटणाला पण कमी पडत. आणि त्यामुळे पण शेतकऱ्याचं नुकसान होतं,, असं पण होतं,, ही आमच्या बाबतीतली गोष्ट.
ओके,,, अजून जर मी सांगायचं म्हटलं,, जसं बघ गेल्या वर्षी पण बऽ पण मध्ये दाखवत होते. अ पंजाब, हरियाणा वगैरे त्या साईडला,, त्या साईडला गव्हाची शेती भरपूर होतेऽ म्हणजे,, बोलतात ना भारतातीलऽ सगळ्यात जास्त गहु हा तिथेच पिकवला जातो,, पण गेल्या वर्षीऽ तिथे, एवढा पूर आला होता, महापूर,, कि लोकांची कितीतरी एकर,, म्हणजे सहाशे का सातऽ शे एकरऽ अ, पीक असलेली जमीन वाहून गेली,,, म्हणजे एवढं नुकसान झालं होतंऽ आणि, म्हणजे पावसाने सगळं चित्र बदललय,, आता ह्या वर्षी पण आपण बघतोय की लोकऽ लोकांच्या पेरण्या झाल्या तरी,, पावसाचा परत, म्हणजे कुठे तपास नाहीये,, काय नाहीये. कारण की,, अ माझे म्हणजे माझ्या घरातले गावी असतात,, तर ते शेती करतात तर ते सांगतात ना. की असं झालंय,, तस मग ते आलेलं पीक सुद्धा जळून जात. मग आता तर आमच्या इकडे लोक काय करतात, की जमीन म्हणजेऽ अ सुपीक राहावावी,, म्हणून मका हे पीकऽ म्हणजे कायमस्वरूपी ते घेतात,, दुसरं काय नाही,, भले म्हणजे अऽ बाकी काही नाही पण निदान त्या मक्याचे पैसे,, बोलतात ना,, वैरण म्हणून तरी त्याच्याऽ पैसे येतील,, अशा ह्याने ते पीक घेतात,, प पूर्वी तसं नव्हतं,, पूर्वीऽ पूर्वी कसं होत? म्हणजे आपण शाळेत पण शिकलो ते हंगामऽ अ ऽरगबीक वगैरे असेऽ असायचे ते शेतीचे प्रकार, म्हणजे लोक बदलून बदलून ऽ पीक घ्यायचे,, पण आता काय झालेय? की ह्या सगळ्या, आणि मग त्यामुळे शेतकऱ्याला काय होतं, की कुठेतरी त्याचं नुकसान कमी व्हावंऽ म्हणून मग तो पण रसायनीचा वापर करतो,, त्या पिकालाऽ चांगले येण्यासाठी कीटकनाशक असू दे,, किंवा अजून काही दवा वगैरे असू देऽ ते मारतो,, त्यामुळे त्याचं जे उत्पन्न निघतं त्यातन त्याला काय भेटतच नाहीये. कारण की, आता मागेच मी एक असं म्हणजेऽ टी व्ही वरती बघितलं होतं की एक शेतकरी त्याने कांदा केला होता पण तो कांदा त्याला म्हणजे व्यापाऱ्याला दिला. तर त्याला कमी पैसे भेटतील म्हणून तो स्वतः विकायला आला होता. तर त्याला त्या कांद्यामध्ये अवघे पाचशे रुपये त्याचे सुटले होते. बाकी त्याच्या हातात काही चालं नव्हत. म्हणजे त्याने एवढी मेहनत केली एवढं कष्ट घेतलं. पण त्याला शेवटी काहीच नाही भेटलं म्हणजे हे खूप वाईट परिस्थिती आहे भारत. मधली असो किंवा इतर कुठल्याही शेतकऱ्याची.
अगदीच बरोबर आहे कारण जस. अ प्रत्येक म्हणजे कसं असतं अ प्रत्येक व्यक्ती हा नोकरीला जातो त्यांना फिक्स पगार असतो दहा हजार असो किंवा पंधरा हजार असो पण शेतकरीला कसंत फिक्स. पगारच नसतो तो तर आबा्याचच काम करतो त्याला ब म्हणजे उत्पादनातून कधीतरी फायदा होतो. जर निसर्गाने साथ दिली तर आणि जर निसर्गाने साथ नाही दिली. हा म्हणून पाऊसच पडला तर सगळ्या पिकाची नासाडी जास्त ऊन पडल तरी पण नासा अस होऊन जात त्यामुळं अ म्हणजे. निसर्गावरती अवलंबून आहे शेतकऱ्याचं जीवन असं म्हणता येईल मला
हा म्हणजे ज्या भागात विहिरी वगैरे आहेत. त्यांचं ठीक आहे कारण की आता भरपूर लोक आता बोर काढतात म्हणा पण. जर आता सर्वसामान्य शेतकरी आहे तर एक बोर पाडणं पण. त्याच्यासाठी खूप महाग पडत कारण की बोरचा. बोलतात ना जो खर्च असतो तो पण परवडणारा पाहिजे कारण की ति ते पण जर पाणी लागलं तर ते ठीक पाणी नाही लागलं
ते म्हणजे कसं दीडशे फूट दोनशे फूट किंवा तीनशे फूट आपल्याला ते खोल खदा खोदावी लागते त्याला साधारण दीड ते दोन लाख खर्च आहे आणि जर पाणी लागलं तर ठीक नाही तर मग आपलं नुकसानच आहे असं पण होत
हो आणि मेन कस झालं आता हल्ली सगळीकडे आपण बघतो की शेतकरी अ म्हणजे एक अ त्याला एवढी अशी अ समाजामध्ये त्याला एवढी असशी लोक कोण हे देत नाही म्हणून तर आपण बघतो की कितीतरी शेतकऱ्यांचे अ म्हणजे कर्जमाफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सरकार राबवत पण किती कर्ज देत आता जसं हा पीक विमा आहे तर अवघ्या दोन हजारामध्ये काय शेतकऱ्याचं भरून निघणार आहे त्याचं ते तेवढं नुकसान पण नतं त्याच्या कितीरी शंभर पटका होईना एवढं नुकसान असतं आणि त्याच्यासमोर तुम्ही दोन हजार दताय तर सरकारने कुठेतरी थोडस शेतकऱ्यांबद्दल विचार केला पाहिजे बी बियाणे जे आहेत किंवा जी कीटनाशक आहेत ह्याच थोडस बोलतात ना मोफत वाट वगैरे केलं पाहिजे
हा बरोबर आजकालची नवीन पिढी आता
हां तुमचा आवाज येत नाही
म्हणजे अ जे सेंद्रिय खत असत त्याचा वापर करून शेती केली जाते आता खूप सारे लोक सेंद्रिय गुळ पण बनवत आहे म्हणजे सेंद्रिय भा
अगदी अगदी
किंवाची शेती केली जाते किंवा ो नारळाची शेती करतोय केळीची करतोय म्हणजे वेगवेगळ्या त कमी अ म्हणजे कमी जमीन जमिनीचं क्षेत्र आणि उत्पादन जास्त कसं भेटेल याचा विचार करून म्हणजे डोक्या डोक्याचा वापर करून शेती करत आहे त्यामु पण फायदा होत आहे एक लोकांना
हो हो हो नक्कीच मला पण तेच म्हणायचंय आणि एकच वाटतं की बोलतात ना जसं नारे लावतात की जय जवान जय किसान तर जसं तुम्ही जवानांना प्राधान्य देता जवानांची जशी तुम्ही आधर करता किंवा त्यांच्या समाजात एक उच्च स्थान आहे तर शेतकऱ्यालाही तसच भेटावं असं मला वाटतं आणि सगळ्यांनी शेतकऱ्याचा हा आदर केलाच पाहिजे कारण की तो आहे तर आपण आहे उद्या तोच बंद झाला तर आपलं जेवण सुद्धा आपल्याला भेटायचं
अगदीच कारणं कोविड म आपण सगळ्यांनी पाहिले तो होता म्हणून आपण सगळे जगलतो नसत तर आपण
ह
अवघड होती परिस्थिती त्यामुळे शेतकरीच हा जगाचा पोशिंदा आहे आणि सगळ्यांनी त्याचा आदर केला पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्यांनीच राहिलं पाहिजे असं मला वाटतं
नक्कीच नक्कीच ठीक आहे तर आपली वेळ संपून गेलाय आपण आपलं सां मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद